हॅलो हा मला तुम्हाला थोडस नॉन व्हेज रेसिपी बद्दल विचारायचं होत होत.
हा हा
सांगू शकता
सती आवडेल ना
अं आता आपण कोल्हापूरचे आहेत तर मला तांबडा पांढरा थोडस सांगा की
पण कोल्हापूर च आहे म्हटला तुम्ही तर कोल्हापुरामध्ये तुम्हाला माहितच आहे की स सध्या पांढर्या म्हणजे पांढऱ्या तांबडा रस्ता खूपच फेमस आहे परत ज आता आपण हॉटेलमध्ये जाईल नॉनव्हेज मध्ये पहिला हम्म
आणि आता पाऊस सुरू झालाय तर जरा बेत असायलाच पाहिजे तांबड्या पांढऱ्याची हा म्हणूनच थोडस विचारूया म्हटलं तुम्हाला हम् हम तर सांगा कि मला तांबड्या पाणी हा
कोणत्या पण हॉटेल मध्ये आपण गेलो म्हणजे नॉनव्हेज मध्ये बघायला गेल तर लोक पहिला तांबड्या पांढऱ्याविषयी काही बोलतच नाहीत तर हे म्हणजे खूप फेमस आहेता सध्या तरी
हो सध्या म्हण्यापेक्षा भरपूर दिवसा म्हणजे आधीपासूनच कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा हेच येतय तोंडात सगळ्यांच्या बरोब
तर यासाटी पहिल साहित्य काय लागणारय बघा की आता आपण चिकन घ्यायच ते चिकन अस् स्वच्छ धुवून त्यानंतर कांदा असूदे परत कांद्याचे पीस वगैरे करायचे छोटे त्यानंतर ओलं खोबरं.
तर ओलं खोबरं असलं की ते पन घ्यायचं त्यानंतर कोल्हा पुरी कांदा असं म्हनून असतं बघा लसून लसून मसाला. म्हंजे आ आलं लसून पेस्ट असते खडा मसाला वगैरे घ्यायचं.
बर हां खड्या मसाल्यामध्ये कोन्त कोनता मसाला घ्यायचा खडा म साल्यामधे?
क ओलं खोबरं ओलंखोबरं परत अ लसून परत आलं पेस्ट. खडा मसाला असतोना तो मिळतय पाकिट बघा ते घेतलं तरी चाल लेल
त्यानंतर काय चिकन घ्यायचं ओल स म्हंजे लसून वगैरे घेऊन हळद लावून ते शिजवून घ्यायचं. मगं त्यानंतर काय मसाला आपला असतो तो साधा., कांदा आणि खोबरं ते भाजून वाट तेचं वाटन करून घ्यायचं म्हंजे तेला छान होत ते भाजून घेतल्यानंतर त्याचे एक वेगळीच अशी हे हो त्याला चव येत्या अन् शेवटी काय करायचंकी शि शिजवलेलं असतंयना ते. ते त्यात पाणी घालून किंवा तू तूप घालून ते आपण उकळायच,
मते उकळल्यानंतर हे म्हंजे एवढं पण उकळायच नाइतकी ते म्हंजे असं थोडं ते त्यात खोबरं असल्यामुळंना तेहे होतय ते नॉर्मल ह्याच्यावर घ्यायच गॅस करून आपण ते तेवढ्यात तेवढं हे उकळून घ्यायचं.
मगं ते उकळून घेतलं की ते खूपच म्हंजे छान होतय आणि मगं ते तुम्ही कशाबरोबर पण घेऊ शकताय. मगं ते खूप म्हंजे असं छान होते आता का दुसऱ्या आपल्यात खो ते पण आता स त्या म्हंजे लोकं खायला बघतात की काळ तिखट चिकनमूनाय एक असतयं बगा. ते पण खूप म्हंजे असं खायला छान लागतं. करायला नाह्ये का? हम्म. तर यामध्ये वळवा आपला मध्ये वैशिष्ट काय असते की ह्यातमध्ये काळा मसाला आपण घ्यायचा काळा मसाला वाप चा यामध्ये काळा मस साला वापर करून कानाइ ह्याच साहित्य काय मी सांगते बग अ चिकन घ्यायचं ते स्व च्छ धुन कायपण कशात पण वापरणार असलो तर चिकन हे धुनच आपण युज करतोय. यूज करतोयते तरं कन घ्यायच हं हो हो नंतर कांदा अस सुदे परत सुके खोबरे घ्यायच त्यामध्ये परत त दगड फुल म्हनून असतय माहितीये का?
होय माहितय की दगडफुल माहितकी आपन चटणी चट
हा त्यावेेळेस युज केलं जाते हा. मगं ते घ्यायचं त्यानंतर अ लवंग घ्यायचं आपण परत काळी मिरी म्हणून एक असते ती सुद्धा त्यामध्ये युज करायची. मगं त्याच ह आन मसाला काय करायच हे कांदा आनी खोबरं कनाय गॅस स्वर काळ होऊपर्यंत भाजून घ्यायचं आपण हे सगळं साहि
कांदा आणि खोबरं काळं हुस पर्यंत हा हा.
गॅस वर भाजून घ्यायच आपण म्हणजे लालसरपणा येऊपर्यंत हे भाजून घ्यायचं मगं त्याचं वाटण वगैरे करा वाटण घ्यायचं म्हणजे भाजलेला अस ना ते कांदा खोबरं आणि कोथंबी करायच हे वाटून घ्यायच, मगं वाटून घेतलं कि मगं त्याची फोडणी द्यायची म्हणजे तेलात काळं वाट नाही नाही गरम मसाला परतून घ्यायचा आपण मगं परतून घेतल्या नंतर काय तयार के चिकन त्यात मंद‌ आचेवर आपण ते शिजून घ्यायचं मगं ते शिजून घेतले की मगं ते खूप छान होते नंतर म ते तुम्ही खाऊ शकता य तेे काळं चिकन
बर म्हणजे फोडणी त्यातच त्या म मसाल्यामध्येच फोडणी द्यायची काय चिकनची?
होय होय होय
म्हणजे तो मसाला तयार करून हा, वाटण करून ते ते... आताज घ्याच म्हणजे वेगळं चिकन शिजवायची गरज नाही... अस असं ना...
होय होय होय होय हम् मग आता... तुम्हाला आणि कोणती माहिती का रेसिपी यामधली...
अ मला तांबड्या रस्साची सांगाी आता ते पांढरा त्यावेळेला झाला तांबड... रस्साच पण सांगा की थोडस...
हा हा....
ते आव.. हा चालेल की ते सांगा मग हा ते सांगा ते सांगा चालेल...
तर मी..
ह म आहे
पणेत मग त्यात त घातले...
ह